जते का
हां हां हां ऐकायला ते ना हां बोला
ह
कुठे राहतात ना तुम्ही
मी इकड वच नागणजी साईड तुम्ही
अच्छा
हो तसले बेसते का ह एक मिनिट मम्मी पप्पानी काय म्हणली तर मला सांगायचं नाही ह हा त्या तु मार खायच नाही करायचं ना ते दहा रुपेचेत ना दहा रुये सांज ना मग ग्रीमचा बस्ककीट कडा
पूर्ण केचं
ठेव तसल जाण्याची गरज आहे का हॅलो
हॅलो
हा बोला क सॉरी घरच नाही ऑफिसमध्येध्ये तथला मॅडमांचा मुलगा आलाय
ओके अच्छा अच्छा
त्याला पाहिजे झाले क्रीमच बिस्किट तो म्हणत पैसे घेऊन आणतो. लहान मुलांचं ना ते एकदम हे करावाखरा अवघडं म्हणजे काय लईच अवघड
हूं तिकडे पाऊस वगैरे कसाय म
आमच्याकडे आहे की तसा आता काल पासून नाहीये पाऊस. होय तुम्ही कुठे राहताय जे कोल्हापूर जिल्ह्यातचं न
नाई नाई मी पुण्यात राहते.
अच्छा अच्छा पुण्यात का हा थोडं ते जरा भाषावरून मी ओळखले पुण्याचीच असं मगाशी जरा थोडा अंदाज लावलाच.
हा हा हा
हा नाही कस तिकडच जरा भाषा अँग्ज हाय आमची पाहुणे वगैरे आहेत ना तिकड त्यामुळे ते आहेत ज आम्ही त्यांच्या भाषेला हसतो आणि बोलताना नेहमी आमच्या भाषेला हसतात.
हो इकडे शुद्ध मराठी बोलली जाते बऱ्यापैकी
तिकडे कस ही कोल्हापुरी असल्यामुळ आम्ही असं डायरेक्ट असं बिंदास्त असतो ना कोल्हापुरी बोलायला पण
हो.
हा त्यामुळे ते असं
नाय पण तुमची लँग्वेज खूप सॉफ्ट आहे अशी नाय का.
हा हा हा
हं आता आधीच्या ताईंची पण मी बोलले ना त्या कोल्हापूरच्याच होत्या.
अच्छा हा हा
तुमच्या तिकडे ते बापरे! नॉनव्हेज वगैरे खूप फेमस ये ना
पांढरा रस्सा
भरपूर लोकं ते खाण्यासाठी येतात.
हो तुम्ही कधी आलाय की नी इकडे खायला मग
मी आले आंबाबाईच्या मंदिरात आले दोनदा पण असं खाल्लं वगैरे नई तिथं कारण की मंदिरात आलं की
हा नाय नाय हा हो मंदिरात आले की नाही चालतये. नाय आधी मधी आला ना एकदा खाऊन बघा भारी ये म्हणजे चव पण भारी नी इकडं सगळं प्युअर ह्याच्यामध्ये असतं सगळं काय आम काय वाटत नाय.
हा ते स्पेशल फिरण्यासाठी यावं लागेल मी सध्या दोन वेळा ना ते मंदिरातच आली माझे लक्ष्मीचे उपवास होते आणि एक नवरात्रामध्ये आली होत ती मग नको वाटते ना ते तसं
हम्म हो आणि नवरात्री मधी तर खूप गर्दी असते.
हा तेव्हा एकदा आले होती ते म लक्ष्मीचे उपवास वगैरे असले की मग ते म कम्प्लीट झाले ना त्याचं उद्यापन झालं की मग मी येत असते.
हा हा आम्ही काय इथून नवरात्रीत आम्हाला इथ इथून तीस किलोमीटर आहे आम्ही नवरात्री इथून सगळेजण चालतच जातो आम्ही महालक्ष्मीला बरे ते सकाळी पहाटे जातो परत म दुपारी आम्ही तिकडून निघतो मग म पहाटेची आरती वगैरे करून मग
हो ती सकाळची काकड आरती त किती छान असते एक वेळ आम्हाला तीच सापडली होती. इतकं प्रसन्न वाटत होत.
पॉझिटिव्ह वाईब वाढतात. पहाटेच तर आरतीच्या टायमिंगला हूं
ते साडी वगैरे नेसवायचं चालतं देवी ला आणि मग नंतर ते आरती होते छान वाटलं होत तेव्हा
दीड दोन तास मंदिरातच होतो आम्ही.
होय.
मस्त वाटलं होतं.
नाही कंटिन्यू कसं, एक मिनिटं हां, बोला. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो.
हॅलो.
हां बोला.
हा, असं आहे म्हटलं मग.
आहे, ठीक आहे होय.
तुमच्याकडे फिरण्यासाठी पण स्पॉट असतील ना, म्हणजे असे.
भरपूर, भरपूर, भरपूर इकडे कसं. पन्नाळागड हे रंकाळा परत, आमच्या इथं रामलींग. वगैरे ते झाज मंदिर आहे बघण्यासारखं. इकडं नरसंवाडी आहे, नदीवर इकडं. परत हे खिद्रा पूरचं एकदम प्राचीन मंदिर आहे, महादेवाच इकडं खिद्रापूरला.
हम्म.
हम्म.
मग ते जवळ जवळच आहे, कोल्हापूरच्या की दूर आहे थोडंसं.
कोल्हापूर जिल्हा तर म्हटलं तर, जिल्ह्यातून थोडसं लांब लांब पडतय, पण आम्हाला इथून कसं जवळ असल्यामुळ आम्हाला. इकड सगळं आमचं तर मध्ये, हा मध्ये असल्यामुळे आमचं गाव आम्हाला सगळे जवळ ते तीस ते चाळीस किलोमीटरच्या आसपास पडतंय आम्हाला सगळ हे. हम्म.. प्रत्येक संडे ला, इकडे जा तिकडे जा. चालूच असतं आमचं मग.
हम.
हम.
अच्छा. इथं आमच्या इथल्या एक मॅडम आहेत. त्यापण कोल्हापूरच्याच आहेत, त्यांचं लग्न जमलंय. आता बारा तारखेला लग्न आहे त्याचं, अ मुलगा पुण्यातला. आहे ते कोल्हापूरचे आहेत.
अच्छा अच्छा, हम् हम्.
हम्म, त्यांची भाषा तुमची भाषा, एकदम सेम असंच बोलतात त्यापण.
हां. कोल्हापूरची सिमाच वाटत असेल. म्हणायला गेलं
टोन एकदम समजते आपल्याला, बोलताना नाही का हां.
आणि ते आम्हाला कसं ते, पूण्याची भाषा तसं बोले बोलायला आम्हाला येत. पण होत नाही, आम्हांला इथं सगळे सवयी झाले त्यामुळं. हम्म.. लई भरपूर फरक पडतो त्यान.
हो.
तस मी प्रॉपर पुण्यातली नाहीये, पण लग्नानंतर इ इकडे आली ना, मग दहा बारा वर्ष ती पुण्यातलीच झाली असं झालं.
आ ओ ते सहा महिने नाही दोन तीन महिने जरी राहिल ना, पुण्यात थोडंफार आपण तिथलं त्यांच्यासारखंच बोलायला शिक तो म्हणजे, त्या ऑटोमॅटिक ते स्वभाव ते बोलण्यात फरक पडतो तो ऑटोमॅटिक पडतो तो
तेच ना मला कोणी म्हणतच नाही की पुण्यातली नाही म्हणून
आता दहा बारा वर्ष म्हणल्यावर भरपूर वर्ष झाली मग
खूप झाले, खूप झाले. लग्नानंतर डायरेक्ट इकडेच म्हटल्यावर काय
हम्म.
तेच ना. मग याच्या आधी काय केलं तुम्ही म्हणजे काय शिक्षण झालंय तुमचं?
माझं बी कॉम झालंय कि.
अच्छा बी कॉम नंतर एम कॉम वगैरे घेतलंय का ॲडमिशन?
त्यानंतर जरा तब्येत वगैरे लईच बिघडलेली त्यामुळं मग ते काय नाही केल.
अच्छा
दीड दोन वर्ष आजारीच होते ना. घरीच होते. मग त्यामुळ ते काही केलंच नाही मग.
अच्छा.
हम्म. ते सारखं काहीतरी काहीतरी व्हायचं. तब्येत तेन बिघडायची.
हम्म. ते तर आहेच.
इथं टाकू नको. मम्मी पप्पा आले की ओरडतील. तिकड बाहेर टाक ते उचल ते.
तब्येतीची काळजी नाही घेतली तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम.
हो ते जरा जास्तच त्यावेळी जरा ताप तेन सारखं यायचा कमी होत नव्हता. ते जरा मग परत तर हा ते रक्त चेंज करायला लावलं. परत प्लाझ्मा केला. मग त्यामुळ कसं जरा हा, तब्येत जरा त्यावेळी जास्तच बिघडलेली. दर ते हळूहळू होत गेलं म्हणजे ते इन्फेक्शन झालतं छातीत. अ ते काळ कोडून आलंच - - नाही मग ते डॉक्टर बाकीचे इकड तिकडे ते पॅरलिसिस होईल हे होईल ते होईल म्हणुन त्याच गोळ्या औषध खात बसले डॉक्टर सांगता येत ते आणि घरचे पण - - तेच करत बसलेत मग म खरं ते पण काय झालं नाही. आणि नंतर मग सिटी स्कॅन आणि एम आर आय केल्यावर कळालं मग ते असं झालंय म्हणून नंतर तेव्हा ऑपरेशन पेशंटचं काहि केलं व्यवस्थित आणि हे केलं मग ते रक्त वगैरे चेंज केलं सगळं केलं मग ह त्यानंतर काय मग घरी बसूनच काम करत होते शिवणकाम वगैरे करत होते. ते पण आता सोडलंय म आता म्हणलं आपलं तर शिक्षण एवढं झालंय तर ते हेच करायचं ना म्हणलं मग.
हां केलं पाहिजे काहीतरी. एकदाचं तुम्ही करायला लागले ना जॉब की हळूहळू ऑपॉर्च्युनिटीज वाढतात आणि मग हळूहळू तुम्हाला जॉब भेटायला लागतात. सुरुवात व्हायला पाहिजे तेवढी अस असतय. हम्म. म्हणजे आप पलं पण तेवढं वाढतं ना लोकांची ओळख होते. मग आपल्याला हळूहळू कडते बरोबर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात.
मिळतात हो. पण ते माज जरा वेगळंच झालं त्यामुळे मग मी काय ते घेतलंच नाही, म्हणजे पुढं काय ऍडमिशन वगैरे घेतलंच नाही. कायच नाही. म म्हणल जाऊ द्या आता काय असेल ते असल.
ते आहे. ठीके चालयत हेल्प पण तितकीच महत्त्वाचीये.
हम्म.
आरोग्य आहे तर, सर्व आहे.
हं
हम्मं करतां येते पुढे पणं आतां मी आतां ऍडमिशन घेतले बीएड लां परंत जॉब करतें सगळं करतें तरी पणं घेतलं शिकायचं ईच्छा आहे आवडं आहे
हो हो
हां मं करांयचां नतरं काॅल
आवडं असलं की कायं नाहीं सोंडा होतं सगळं
मंग कायं
हो तिकडं मंग तुमच्यांकडें आतां पाऊस पाणी वगैरें असेल कां भरंपूर
पाऊस्तंर बांपरे तीनं दिवसांपासून चालूं होतां आतां कुंठे आंज जरां बरं आहे शांत वातांवरण आहे नाहीं तरं सगळींकडे पाणीचं पाणी चिखलं चिखलं ते रेनकोट कायं भिजलेले ते पाणी कायं अ रे आम्हीं सोसांयटीत राहतो नां खांली बघितल्यांवर पाणी पाणी ते बघायलां पणं कसं तरी वाटतें पाणी इतकं पाणी पडलं
ह एक गंदा तूं पन्नासवची घेऊन गेलतां नां ते बिस्किट तीस चे आणतो म्हणालां शिंवम मंग ते दहां रुपये घेतलां आणि येऊंन गेलां हॅलो
हम्मं हम्मं हम्मं
हम्मं ते आयतां एलांग झोपालागली हम्मं
बरं ठीकं आहे झालायं आपलां आपलां कॉलचां टाईम तसां
पाहिद्या हॅलो हां बोलां की हां हो एक मिनिटं तिथे हां- चालेल -चालेल मंग तुम्हांला मी सांगते घरांत चालावं चं लागेल हो -हो -हो आतां थोडं हे करे मसाला मंग कॉल करी चांगली मी करं आपलां मेसेज करं हां मंग त्यांवेेळेस दोन तीनं आपले किती होते कॉल करूंन टाकतोया हा
हो हो हो दोन तीनं एक सांथ करूंन टाकूं चालेल ठीकं आहे ठीकं आहे बाय
हो हां